हॅलो हा आवाज येतोय माझा हम्म तेच म्हंटलं, तुझ्यासोबत जरा काहीतरी गोष्टी शेअर करायच्या होत्या. हम्म हम्म आप आपल्या.
हमम ह अअ.
चल आपल्या दैनंदिन जीवनातल्या, तर काय काही गोष्टी सांगणार होते तुला मी.
हा बोल कि सांग कि.
काय गोष्टी असतात, आपला आता समज आपली पहिली सवय सकाळी उठल्यावर काय असत्या. आपण जास्त लेटनं उठतोय.
होय सुट्टी असल्यावरच लेट न गं. तेच्यानंतर ना सुट्टी आणि कॉलेज असल्याव आपण लवकर उठायलाच लागतंय. कारण का आपल्याला माहित आहे साडे सहाला तर आपल्याला घरातून निघायला लागतंय, आपल्याला एसटी नसत्या त्याच्यामुळे आप
हम उ झाला जाय लागतय होय. तरी लवकर उठायचं उठणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. सूर आता सूर्य पूर्वी उठलं तर सकाळी लवकर उठल्यान, आपल्या शरीराला ते सकारामक सकारात्मक ऊर्जा देतंय. परत आपल्या शरीरासाठी चांगलं असतंय ते. हम्म चांगलं आहे ते. पर निरोगी राहतंय शरीर आपलं. तसच हम्म हम्म फ्रेश राहतंय, नाय, होय आणि फ्रेश राहतंय. हं आणि दुसरी गोष्ट तर काय इम्पॉर्टंट आहे. पाणी जास्त प्यायचं आपल्या दोन ते तीन ग्लास उठल्यावर, आता कोमट पाण्याच प्यायचं. म्हणजे पचनक्रिया सुधारते आप गोष्ट. हम्म सकाळी एक ग्लास जरी झाला, तरी बास हाय तुझ्यासाठी.
होय.
जसं की हे समज, आता उठली समज तू. तरी आपण पाणी जास्त प्यायला बघत नाही, खर
तरी पण मेन गोष्ट म्हणायला गेली तर, सकाळी अनुशापुटी आपण उठतोय ना, म्हणजे उठतोय त्यावेळेस आ पण काय केलेलंच नस तंय. त्यावेळेस त्या अनवश्यापोटी आपण पाणी पिलं पाहिजे.
पाणी पिलं पाहिजे आणि पचन क्रिया सुधारत्या पहिली गोष्ट. आणि ते रिकाम्या पोटी घ्यायला पाहिजे आपण.
च
हा रिकामीे पोटी घेतली आणि आपल्या शरीराला ते महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आणि आपल्या आयुष्यातली सगळी चांगली गोष्ट म्हणजे व्यायम पहिला आणि ध्यान. एक दहा वीस मिनिटं त्याच्यासाठी तू देऊ शकत्यास का नाही?
हा देऊ शकतोयच की, कारण का कसं आहे बघ आपल्याला माझं काय म्हणणं आहे बघ द्याय तर पाहिजेच. कारण का, कसंय माहितेय काय आपण जर सकाळी उठून ध्यान किंवा व्यायाम केला, तर आपल्या शरीरासाठी ते आपल्या आरोग्यासाठी चांगलंय. ना कधी आपली तब्येत खराब हुणार रायना.
हं होय, ते तर हाय सोड हं हं आणि आता संतुलित आहार मध्ये घेतलीस तर पहिला पालेभाज्या, फळे वरणभात धर. चपाती भाजी ह्या अन्नाचा समावेश आपल्या
होय मेन गोष्ट महिन्याला गेलं तर पालेभाज्या तर आपल्या आहेत पाहिजेच कारण का ते पौष्टिक आहेत म्हणाय गेलं तर कारण का बघ काय आता एक एक म्हणजे जण खात नाहीत त्यांच्या तोंडावरती तेन पांढरं चट्ट उठतात मग ते का उठतात कारण का हा कारण का का त्यांनी पालेभाज्या खात नाहीत म्हणून
होय त्यामुळ आणि होय ते आणि दुसरी गोष्ट काय त्यात पहिलं आपण जेवायला टाळा टाळ करतोय सकाळचं जेवण परत दुपारचं जेवण वेळेवर घेत नाही होय त्यात ते वेळेवर घेतलं तरी बरं होतय आपलं हम्
तर आपलं कस आहार म्हणजे संतुलित आहार म्हणजे काय असल आपण हा ते आपलं नीट राहणार
दिवसात एक आठ दहा ग्लास तरी तुझ पाणी पिलं पाहिजे गरम गरम असुदे किंवा पाणी हे शरीरासाठी पाहिजे आपल्या दोन ते दहा ग्लास तरी पाहिजेत दिवसातून दहा च्या पुढं जरी तर पेलीस तरी तुझ्या शरीरासाठी चांगलच आहे ते् अु
त्याच्यामुले हा ते कमी कराय पाहिजे म्हणजे त्यात कसं पिझ्झा बर्गर आता नवीन आले ना त्याच्यामु ते कमी करून आपलं घरच जे अन्न आहे ते आपण खायला पाहिजे
म्हण तिखट बाहेरच जंक फूड वगैरे आपण खातोय त्यामुळे आपल्या शरीरासाठी ते चांगलं नाहीये होय होय त्यांना आपल्या शरीरात काय म्हणजे आपण आजारी पडतोय आपल्या शरीरात का द दुकापत म्हणज दुकापत म्हणजे अस ते उठून दिस प व शरीरावर लगेच दिसते आपल्या
मगे राहत नाही
निरोगी राहत नाही दुसरी आता तिसरी गोष्टुला म सांगत कार्यक्षमता नियोजन आपल्या आयुष्यात पाहिजे आता दिवसाात कण आ का ते तू आज नियोजन ते ध तयार करून ठेवली तर तुझ्या तुला म्हणजे बर पडते ते
बरं पण पडतय आणि आपल्याला करायला पण सोप
सोप जातय आणि वेळेच नियोजन हे आपल्या आयुष्यात पाहिजे त्याच्या आणि जे काम आपण घेतले ते वेळेवर पूर्ण करायचं टाळा टाळ करायच नाही आपण, हम्.
पायजे.
हो.
हा.
आपल्या आयुष्यात एक दहा पंधरा मिनिट ह. वर वर्तमानपत्र असू दे पुस्तक असू दे तू वाचू शकत्यास ना.
हा, पण आपल्याला तेवढं स्टॅमिना पाहिजे आपल्यात की एवढा उशीर मी बसतोय एवढा उशीर मी बसून हा एवढा, एवढा उशीर बसून मी वाचन करू शक तोय हे पण पाहिजे ना, हा.
आणि आता आपली वैयक्तिक स्वच्छता धर तु, आता सकाळी जा त्र. सकाळी आपण ते काय कंपल्सरी सगळी द दात गासतातच, पण रात्री टाळाटाळ हि नक्की होत्या. हम. होत्या म ती करू नये आपण. परत स्किनच टाइम कमी करणे करायचं स्क्रीन आपली स्किन असत्या ना ती त्याच्यावर ते आपल्या चेह स्क्रीन त्यात आपल्या स्किनला आपलं काळ म्हणजे पड आपल्या त्या स्क्रीना जास्त, आणि मोबाईल जेवताना एक घ्यायचाय झोपताना विशेष करता, हम्म. आणि स्वच्छता धरली तर चांगली कपडे नक्की नेहमी कापायचं अंघोळ व्यवस्थित रोजचीरोज झाली पाहिजे. तेन आपल्या, हा चांगली राहत्या आता मानसिक आरोग्य बघ आपलं. आपल्यात अ कृतज्ञ बाळगणे आयुष्यात आपल्या कसं हे असतय काय अडचणी त्यात गोष्टीबद्दल काय तर आपल्या मनात असते.
होय.
दुसऱ्याशी बोलताना पहिली गोष्ट आपण आदराने बोलायचं.
होय, ते एक बरोबर आहे. हा.
हसत मुकात राहणे लोकांसोबत बोलता नेहमी त हसत बोलायचं ग आपण.
होय
आता म्हणजे हे धर आपण काही वाईट गोष्टी अस साईट ला ठेवायचा
हा आणि चांगल्या गोष्टी बोलायच्या अ बघ आपण जर चांगलं बोललो चांगलं बोललो तर फुडून पण आपल्याला चांगलं येणारच त्याच्यामुळे आपण आपण दोन शब्द चांगलं बोलायचं म्हणजे तेनी दोन शब्द आपल्यासोबत चांगले बोलतात
बोलत्यात चिडचिड करायची नाही पासन पहिला आपण लांब राहायचं आणि रात्रीची शिस्त आपली पाहिजे पहिली जेव ताना वेळेवर जेवायचं झोपताना वेळेवर झोपायचं आणि जेवायच्या आधी दोन तास म्हणजे आपण जेव्हा झोपणार आहे आपण कमीत कमी दहा अकरा ला दहा ला झोपण्याचे असते तर त्याच्या आधी दोन तास आपण जेवण केलं पाहिजे तर ते पचन
व्यवस्थित पण होत्या आणि रात्रीची झोप कुकर असेल तर आपण सकाळी लवकर उठू शकतोय म्हणजे आपली चिडचिड पण होत नाही त्या दिवसाची आणि आपलं आरोग्य पण चांगलं राहात कारण का सकाळी लवकर लो ते च्या नं तर न आपलं कसं टायमिंग आप आपलं जातच राहत ना फुढं पुुढं आणि आपण सगळी कामं व्यवस्थित करू शकतोय
आणि झोपताना कधी कोणत्या गोष्टीचा विचार जरी तू कराय लागलीस तर तुला झो अजिबात येणार नाही नाही येणार विचार करणार होय पहि झोप आठ ते नऊ आठ ते म्हणजे सात ते आठ नऊ ते एवढी आपल्या तासाची झोप आपल्याला पाहिजे
आणि रात्री झोप ताना आपण देवांचं नामस्मरण करायचं
हो हो हो जप करायचा हम्म
म्हणजे आपल्याला झोप. म्हणजे आपल्याला कस दुसऱ्या गोष्टी डोक्यात येत नाही. त्याच्यामुळे दुसऱ्या गो कस डोक्यात आले.
होय हम्म लागणार होय शंभर टक्के हम्म काही वाईट विचार जरी तू लांब ठेवायचा प्रयत्न केलीस तर झोपी लागत सोड आपण काही डिप्रेशन मध्ये असतोय. घरचं काहीतरी असते.
होय म त्यावेळीच आपण झोपताना म्हणून म्हटलं देवा. नामस्मरण नाही तर जप करायच देवाचा आणि मग झोपायचं ह होय.
हम्म दिवसातून देवाचं एकदा तर नाव घेतलीस तर मनाला शांती मिळत्या हम्म हम्.
करून देवा देवाची पूजा केलीस तर घर पण किती आपल प्रसन्न वाटत आणि पण असं आपल्याला पण किती म्हणजे चांगलं वात.
हा खरं ते कधी कधी आपण सात ते आठ तासाची झोप पूर्ण केली तर हम्.
जास्त पण झोपायच नाही आणि कमी पण झो नको हा म्हणजे ते आपल्या कस शरीराला शरीराला आपल्या सवय लागत जात्या ती हा.
य करतेस त्या दिवशी तू नाही करून बघ तुझ कंट्रोल राहत नाही.
नाही राह चिडचिड होणार आपली त्यावेेळेस हा.
आणि ते आपल्याला ते आपल्या माइंड म ते सेटच झालेलं असते. ह ज हा हा परत सारखं मला मोबाईल ह्या टाइमाला पाहिजेच ह टामाला झोपेन असं. बरं तुझा म्हाला वेळ दिलीस थँंक यू हा चल चल बाय बाय. हा म नाही ला तेरीवाला